हॅलो!
हॅलो! हा येतोय आवाज.
आ
मी म्हणलं आर. सी कार घेतली मी.
घेतली का?
हाव ड्रिफ्टिंगवाली. हा
कोणचा कलर घेतला म्हणलं? छोटी घेतली का मो
ब्लॅक कलर हा ब्लॅक कलर घेतला ब्लॅक कलर.
ब्लॅक का हम् साऊंड ते आहे का तेच्यात?
नाइन इलेवन आ
म्हणलं साऊंड ते आहे का?
साऊंड आहे, लाइट बी लागतो, छोट रिमोट हे. खतरनाक ड्रिफ्ट होती एकदम. मला व्हिडिओ बनायचा आहे रे एकदम भारी आसा इंस्टाला टाकायला. एकदम आशी खतरनाक ती काढत नाही का जी? छोटी छोटी व्हिडिओ
आ
ते व्हिडिओ काढत नाही का छोट्या कारचे पण व्हिडिओ काढता बघ खालून एकदम तशे.
हा ते करायचो.
हम्म.
बंद झायल रे सध्या आस अभ्यासावर फोकस आहे माझा सध्या.
हम्म. ए भारी निघली यार पण ती कार चार्जिंगवाली माहितेय का टाईप. सी होती मस्तपैकी चार्जिंग होती. भारी एकदम, तु बी घेऊन टाक यार. हॅलो.
हा.
तू पण घेऊन टाक म्हणलं कार भारी आली.
हा पैसे आले की गिल मी मी सध्या विचार करतोय कपडे घ्यायचे ते मिंनधरा नाही का.
हम्म.
हॅलो.
हान बोलना.
मिंत्रा नाही का मिंत्रा
हा मिंत्रा.
त्याच्यावर लय मस्त, मस्त कपडे पाहिले मी मला घ्यायचे. ते समथिंग माझा प्राइस झालला टू थाउजंड. एस्टेटिक कपडे पूर्णे तु माझ फोटो पाहिला होताना?
हा, हा.
तसे ते.
मी पण मागवली एक तीनशे रुपयाची पॅन्ट हाय एकदम भारी
लई सही आहे यार मला म्हणजे आवडली. आणि एक वाईल्ड स्टोनच हे घ्यायचं आम्हाला परफ्यूम.
हम्म.
प्रशांत काही नाही मी एकदा विचार चालू हाय जायच.
आता मी पण वॉच मागवणार आहे ना एकदम भाारीवाली मग बघ. हम्म. वॉच मागवणारे म्हणलं मी भारी वाली एकदम खतरनाक पुरी अशी रॉयल दिसती भावा ती माहित आहे का? थ्री थाउजंडचीच पण भारी एकदम.
काय म्हणतो?
म्हणलं वाॅच
हा वॉच आहे माझ्याकडे.
हम्म मला घ्यायची हाय ना.
हम्म, पहिल्याचीच हे पाईल मी घ्यायच.
कोणती घ्यायची तू कोणची घेतली होती रे?
टायटन.
टायटनची का तुई? आणि दुस टायटनची काय म्हणतात. दुसरी को कुणी नाही का जी स्वस्तात भेटेल? हॅलो.
हा बोलना.
हा.
दुसरे म्हणते टॅस वेगवेगळी कंपनी आहे मला टायटनची आवडती.
हम्म. मी बी घेतो आता भारी याची आ.
काय.
अजून काय? घ्यायच तुल कोणते कपडे घ्यायचे आहे म्हणजे? एस, सी, टी क्वालिटी नाईट पॅन्ट सारख्या का शर्ट?
बॅगी बुगी घेणार एक जीन्स चालुया माझा विचार बॅगी जीन्स
माझ्याकडन एक आहे. ती बॅगी जीन्स तशी घेना लोकल ह्याच्या मधली स्वस्त हाय ती. आ...
आ...
कट? अरे, सस्तं आहे का? कडेयेटला
बरं ना? जाईल ना? तिथं पण जाईल. मी पहिले पाहणार आहे.
हम्म, मी आ हं...
रिअल मध्ये भेटतो ग.
हम्म.
कटकटगेट कटकटगेटला गेलो ना? सोबत कोणाला तरी घेऊन जाईल, म्हणजे कसं.
मग आपण दोघं जाऊन...
बार्गेन करायला.
हा ना, आपण दोघ जाऊ ना?
हम्.
हॅलो.
उन्हात, मला जमना झालंय.
म्हणलं, आपण दोघं जाऊ. गेला. आता मला बी घ्यायची, चप्पल घ्यायची मला क्रॉक्स सारखी. हम्म. तु तर सुट्ट तिने येते. तुला सुट्टी अस हां..
हा... काहंतु.
हा, मी थांबलं पाहिजे. नाही मी थांबल्यावरच... जात य त पेरा, तुलाभी सुट्टे नाही.
अंतर.
आता.
अस नहीं. मागच राहतो क्लास हा.
हा ना, तुझ क्लास आहे ना? ते मस्त आवडी. हॅलो, त्याच्यामुळेरआवघड आहे. तेच तर सांगतो.
आता हा.
हां, मोठ्याण बोलला तू.
काय म्हणलं?
अरे, तुझा क्लास आहे ना? त्याच्या मग जाता येत नाही ना?
व्यस्त.
हम्म.
आणि तर, पेट्रोल पण किती महाग झाली कुठे जायच म्हणजे सिरीयस असत.
मम्मे तसे राहतो. याच्यासारखा आणि हेने एरिया आपल्या ह्यच्यात म्हणून ऑईल सगळ महाग हे ते महाग सगळं महाग होत.
हम्.
काय रे, काय नाही? आ तेवढं तर हो होतच राहतं. अजून काय म्हणतो? आज कुठं जाणार आहे मग? बाहेर जाणार आहे कुठं आज?
ह, मग क्लास आहे ना म, ला जावं लागेल.
हम्म मला बी काल क्रिकेट खेळायचं होत रे सगळ्यात टाईम चालत राहतो पण मी म्हटले जाऊदे यार थोडंफार हम्म काय करतोय एडिटिंग करतोय का तू?
हा एडिटिंग चालेू आहे माझं
हम्म कुठे शिकला रे
हम्म
एडिटिंग कुठून शिकतोय म्हटलं अरे एडिटिंग कुठून शिकतोय म्हनलं?
शिकलेलं आहे मी पहिलेचच
हम्म
असंच यूज करून करून शिकून गेलो आपण
हम्म नाही बु मला तरी पॉवर पॉईंट येतं, एक्सेल येतं त्याच्यामुळे शिक
काय म्हणतो काय म्हणल?
पॉवर पॉइंट तेन ते येत ना म्हणून आता तू हेचे क्लास नाही गेले का रे एम एस सी आय टी चे
ते झालं माझ पूर्ण कोर्स झाला. त्याचाच एम एस सीआयटीचा पूर्ण कोर्स झाला माझा पेपर मध्ये पण चांगले मार्क पडले.
हम्म
हम्म आर ते आवर ते सगळं मला पहिल्या असूनच येत मी असंच लावून घेतलं मला आता वाटाय लागलं क उगीच लावलं. पण जाऊ दे
जावू दे मार्क महत्त्वाचे राहतात नाही मग
हम्म पडले मला चांगले
कीती पडले?
एटी सेवन
हम्म मी बी लावून घेतली हो टेपो आधीच म्हणजे जाऊ ते नाही म्हणून राहुदे एक म आता काय एडिट करतोय तू? फोटो
काही नाही. बसलोय
होबिटो हम्म
पाऊस पडतोय ना बाहेर
हाव ना पावसाने घाण करून टाकली पूर्णी
हम्म ह
मला खेळायला जायचं होत पावसाने घाण केली पूर्णी हम्म केस वाढले तेन तुझे म्हणून
तू सांगतो काय चालू.
काही नाही आता बसलो होतो मी. आ जायचा विचार चालेल.
बाहेर आता गेम आता गेम खेळत होतो मी किती चार पाच किल केेले माहिती आहे का
तरी
फ्री फायर मध्ये भारी भारी इवेंट आली म्हने का आता अरे म्हटलं भारी भारी इव्हेंट आले फ्री फायर मध्ये हम् आता तुम्ही फोनचच बघत होतो.
हो तू जोरात बोल.
अरे हा म्हणलं फोन.
जोत बोलू म्ह आणलं जो आवाज येत नाही.
हा.
आह.
यचंय का आता. आप. हॅलो. हा आवाज येतोय का म्हणलं
च बोलत जात.
हा. अरेंज हा रेंज येत रेंज तर रेंज म्हणण्यासाठी तू म्हणून असेल राऊ र काही येतय आता बरोबर हा अरे फ्री फायरमधलं नवीन नवीन इव्हेंट आले बघितले का तू डाउनलोड आहे का तुझ्याकडं. हॅलो.
नाय. हॅलो.
हा हा का डाऊनलोड मधलं
काय
गेम
नाही गेम नाहीये
हम्म
एम ते नाही ठेवता खेळतस
हम्म खेलो त आजच
ल.
म्ह बोर होतो का. हम्म गेट.